हां बोला काय म्हणता काय चाललंय अजून, काय नाही चाललंय कॉलिंगच चालू आहे.
हा, आवरलं काम सगळं
हो,
हा, काय करता सध्या आता.
काही नाही आता कॉलिंग चालू आहे, दोन कॉल झालेत अजून दोन लावायचेत
हा हा हा तुमचे दोनच झाले.
एकच झाला, एक ऐकलाय.
असं झालं का?
हम्म तुमचे झाले का?
पाऊस आहे का तिकड.
हो पाऊस नाही आत्ता नाही ऊन पडलयं आता थोडं आज
हॅलो
हॅलो हा ऊन पडलंय ऊन पडलंय आज थोडस.
हा इकड पण ऊन आहे आज,
हम्म,
खाली काय,
कसं हे वातावरण आज.
मशीनचा
येतयं का बरबर, ऊन आहे इकडं आज पाऊस काय नाही हे.
गणपती वगैरे,
चालवतयं, होय असते की गणपती असते तुमच्याकडे.
किती आमच्याकडे पण असतो दहा दिवसाचा,
हा आमच्याकड सात दिवसाचा.
अच्छा.
हां, घरी दहा दिवसाचा बसवता?
हो घरीच असतो.
हा हा हा... मग गणपती बसल्यानंतर काय काय करता? दहा दिवस काय करता मग तुम्ही घरी?
दहा दिवस काय गणपतीची पूजा वगैरे अ आरती रोज दोन टाईम त्याच्यानंतर गणपती बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी असतात महालक्ष्मी महालक्ष्मींची पूजा वगैरे त्यांचा नैवेद्य पुरणपोळी, विविध भाज्यांचा नैवेद्य
नैवेद्य करताना, हा मग पोळी तेवढंच करताय बाकी आणि दुसरं काय करता तुम्ही? पोळी आणि काय दुसरं करता म्हटलं नैवेद्याला?
हा सगळ भाज्या, पूर्ण भाज्या सगळ्या, सोळा भाज्या.
सोळा भाज्या
सोळा भाज्यांचा नैवेद्य असतो हो. म्हणजे गौरी येतात, पहिल्या दिवशी असतात त्या दिवशी काही नाही एवढं. दुसऱ्या दिवशी मग अ पुरणपोळीचा नैवेद्य, सोळा भाज्या. चटणी, कोशिंबिरी, सर्व.
होय?
हा नवैद्य असतो, हो.
हां. म
त्याच्यानंतर हळदी कुंकू,, हळदी कुंकू ला बायका येतात मग त्यांना हळदी कुंकू
मग वान तेन काय देता? काय म अस
नाही वान वगैरे नसतं ह्या वेळेस, नुसतं हळदी कुंकू.
हां हां.
हम्म.
मग सगळीज, सगळीजणच बोलवतय तुम्हाला पण?
हो बोलवतात ना.
हां हां. नुसतं भाज्याच एवढं हे करता का पोळी? आणि काय करता मग? नैवेद्य मोदक तेन करता?
कशाचं?
खोबऱ्याच मोदक तेन?
हो करतो ना.
हां हां हां.
उकडीचे मोदक करतो गणपतीला दहा दिवस.
त्यानंतर बाहेर गणपती बसतात ना तिकडं बघायला जातो.
हा हा हा. डेकोरेशन तेन असत बाहेर, बाहेर डेकोरेशन आसत काय? हा, हा.
म्हणजे खूप मोठे मोठे डेकोरेशन असतात इथं.
हा हा, बाहेरचे गणपती किती दिवस बत म्हणजे असतात, मग डेकोरेशन तेन किती दिवस असतं?
दहा दिवस.
दहा दिवस हा, म ते विसर्जन पण गर्दी असेल त्या वेळी?
हा विसर्जनाला गर्दी असती खूप गर्दी असती.
हां. मग तुम्ही पण जाता विसर्जन करायला?
हो जातो ना आम्ही पण.
हा हां.
आणि
पेडे, मोदक वगैरे हे पण असतं.
पेढ्याचे मोदक करता तुम्ही?
हो, पेड्याचे पण करतो.
हा हा, मग तुमच्या दहा दिवस बसवता म्हण? तर एक दिवस भाजी असतं, एक दिवस पोळी, एक दिवस मोदक आणि काय करता मग तुम्ही हे? वेगळं तयारी करतंय.
वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायचे.
आणि कुठल्या प्रकारची आता पेढ्याचे मोदक खाल्लेत ना? मग खोबऱ्याचे पण.
खोबऱ्याचे, उकडीचे, त्यानंतर अजून वेगवेगळे फ्लेवर्स चे पण मोदक भेटतात ना, आंबा वगैरे असं हं.
हा, मग तुम्ही असं. शिरा, शिऱ्याचे पण मोदक करता काय ते, हे ज्यामध्येच घालता आंबा फ्लेवर? ब
आंबा म्हणजे आंब्याचा जो फ्लेवर असतो ना, ते फ्लेवर टाकून खूप राज याच्यामध्ये गूळ खोबरं. ते फ्लेवर टाकायचा. त्याच्यानंतर त्याचे मोदक बनवायचे म्हणजे हे पाणीच सेम राहतं, फक्त तांदळाची उकड घेऊन. कड बनवायचे, तांदळाची, त्याच्यानंतर तेव्हा सारण बनवलेलं ते भरून, मोदक साच्याने बनवायचे किंवा हाताने. कळ्या काढायच्या.
हा हा, मग तुम्ही तांदळाचं कसं तांद तांदळाच्या पिठाच करता तुमि मोदक?
हो, तांदळाचं पीठ असतं ना
हा.
त्या जेवढं पीठ घेतलं तेवढंच पाणी घ्यायचं, ते पाणी उकडून मीठ टाकू.
हा हा.
हं, आणि त्याच्यामध्ये पीठ सोडायचं, हलवायचं ते चांगलं, त्याच्यानंतर त्याला झा झाकून ठेवायचं, वाफ येऊ द्यायची एक. मग गॅस बंद करायचा, मग ते पीठ काढून घ्यायचं, चांगलं मळायचं त्याला एकदम छान. मऊ करायचं आणि मग त्याच्यानंतर. सारण बनवले असं, गूळ खोबरं आणि जो फ्लेवर टाकायचा आपल्याला फ्लेवरचे बनवायचे, ते फ्लेवरचं इसन्स वगैरे टाकायचं त्याच्यामध्ये.
हा हा हा.
हा, आणि मग ते सारण बनवून त्याच्यामध्ये ते भरून, ते उकडून घ्यायचे.
मग उकडवाय, उकडून घ्यायचं. म्हणजे तुम्ही गव्हाचं पीठ वापरत नाही मोदक करायला?
गव्हाचं पण बघा, असं नाही. गव्हाचे पण बनवतो.
हा हा हा.
कधी असे, कधी तसे बनवतो, हम्म.
हा हा हा हा.
गव्हाचं पीठ हाय ना ते दुधामध्ये भिजून घ्यायचं
हा हा
पाणी नाय वापरत आम्ही दुधात
पा दु दुधातच भिजवता काय? आ आमी नाय दूध आणि पाणीच
भरायचा
हा हा हा आम्ही कस दूध आणि पाणी दोन्ही घालून मळतो
हा नई आम्ही फक्त दूध दूधच वापरतो फक्त
हा हा मग सारणमध्ये गुळच घालता ना साखर वापरता हा हा होय चहा. छान लागतात होय आणि साखर खायला पण चांगलं नसतय नई
नाही साखरमध्ये गंधाचं प्रमाण असत त्याच्यामुळं साखर शरीरात. चांगले नाहीये
नाईये होय.
हम्म
आणि काय काय करता मग
बाकी काय मग आनर शेख करंज्या लाडू. हे पण बनवतो आम्ही हो.
हा हा
हम्म
म्हणजे आम्ही काय असं करत नाही लाडू तेनं असं गणपतीला लाडू कंरज्या आस का असल काही नाही करत.
दीपवाळीला तुम्ही काय करता मग?
साठी असत ते गणपतीला पण नैवेद्य दाखवतो. हम्
हा हा मग तुम्ही भाकरी
गौरी तीन बस घरी सो नाही नाही भाकरी नाही करत आम्ही. खिचडी वगैरे करतो तांदळाची खिचडी
हा म्हणजे बा हा हा म्हणजे भाकरी आणि पालेभजी तेनं दाखवतात आमच्याकडं
गवर येत येत्या येते की त्या दिवशीच आमच्याकडं कसं भाकरी आणि आंबाड्याची भाजी दाखवतात.
ओके तुमचं कोणत्या भागातलं येतं कोणता भाग येतो तुमचा
कोल्हापूर
अच्छा अंबाबाईचं
हा आंबाबाई कोल्हापुर तुम्ही कुठं तुमचं कुळ पुण्याला काय मुंबईला. मुंबईला हा हा थोडंफार वे वेगळं असणार सगळं
हा भागानुसार थोडंसं
इकंडच आणि तिकडचं जरा वेगळं असत जरा आणि पहिला सुरुवात पहिल्या पूर्वी कसं करत होत आमच्याकडं गवर आली की, गवर आणल्याबरोबर आपण अ, गणपती जवळ ठेवली गवर. तर आपण परात असते ना, भा-हेज कळालं तुम्हाला परात म्हणजे?
हा माहित आहे ना.
हा, मग परात कस डब घालायचं.
हा व परात डब घालून त्याच्यामध्ये आपलं चुलीतलं राख असतय ते ना घालायचं.
आणि रवी आणि रवी दोन घ्यायचं किंवा लाटणं दोन घेऊन कणी त्याच्यामध्ये ते घासायचं असं राठीवर, परातीवर वर मग ते आवाज होतय ना. खर, खर, खर खर असं पण त्याच कस शास्त्र असं होतं की, गौरी आल्या बरोबर ते जर घासलं तर ते गवर किवडी होत नाही, असं म्हणत होते पहिला.
हो.
माहिती जादू सांग वेळ मिळाला तर. हा वेगवेगळ, तुम्ही करता तस? तुम्ही काय करतात तसं.
आम्ही नाही करत.
हॅलो.
असं, नाही करत अस नाही.
नाही काय?
मी काय करतो गे गौरीला, येतात त्या दिवशी ना हा येतात त्या दिवशी ना याच्यामध्ये काढून ठेवीन परातीमध्ये ठेव वायचं त्याच्यानंतर तुळशीला
हा.
नमस्कार करून आणायचा, वाजत -गाजत आणायच.
हा, हा.
फोन येतय जेष्ठा- कनिष्ठा येतास. म्हणत त्यांना म्हणजे आगमन करायच त्यांच, मग त्याच्यानंतर त्यांची पूजा करायची.
हा, हा, हा, हा.
मग सगळं व्यवस्थित वगैरे आधी समोर ठेवायच्या
हा म्हणजे तुमच्याकड कस गवरला हे घालतात. अ, मुकुट घातल्यास तिथं घालतात काय?
मग फक्त मुखोटे लावून, मग त्याची पूजा वगैरे करून मग प्राणप्रतिष्ठा करायची. चेअर.
हा तेच घालतात, मग ते तुम्ही घालता. हा म, तुम्ही हेच हे करत नाही, अ हा आपलं झाडांच जे फांद्या असतात की, फुलांचं झाडे हराटी, आघाडी, असं तेन घालून तुम्ही बांधत नाही का गवर?
नाही, नाही तसं बांधत नाही फक्त तर ते आघाडा वगैरे दुर्वा आघाडा याच्या जुड्या बनवून सोळा आठ, सोळा आठच्या असा जुड्या बनवायच्या. आणि ते वाहायचं त्यांना.
हा, हा, हा, हा चाप्याचं पान, आमच्याकड चाप्याचं पान दुर्वा, ते हराठी आघाडी अस तेन सगळं आणि - आपलं फुलांची फांदी तेन असतात की नाई?
हम्म. हम्म. हम्म.
हं. मग ते सगळं आम्ही एकत्र बांधतो असं-
अच्छा.
आणि एका कळशीमधे पाणी घालून- ते आपलं नदीला तेन जाऊन, आपण एक दहा खड पूजा करायच- त्यात ठेवून कळशीच्या.